हा बोल दा बोल रे बोला. घ्यासारी घे.
हे ऐ
आमचं आमचं काय झाला आता आज उपास होता मग फराळ केला. फरार तुमचा नाही का कुणाचा उपास? हो मग.
हो आमचा पण उपास आहं आम्ही पण फराळ केला. साबुदाणा केला साबुदाण्यामध्ये पण दोन प्रकार केले साबुदाण्याचे.
साबुदाण्याचे दोन प्रकार कोणतं केले तुम्ही?
एक एक हिरव्या मिरचीचा एक लाल तिखठाचा.
ये हिरव्या मिरचीचा केला का आणि एक लाल?
हो.
नाही बाबा आम्ही नाही आम्ही काय केलं माहितीये का अ ती केळी नाही का मिळत गावाला कच्ची केळी?
हो.
हा मग ती कच्ची केळी ना वाळवंतात आणि मग ती वाळवलीना. अस्त्याची साल काढतात.
हो का आणि
त्याचे त्या ते केळी मी प्रोसिजर सांगते तुम्हाला. त्याची के किती केळी असते ना कच्ची त्याची वरची सालं काढतात. आणि मग ते काढून झाले ना की त्यानं त्याचे चिप्स करतात. मग ते वाळवतात मग ते वाळवले ना की मग त्याचं मिक्सरला काढायचं.
असं
हा आणि मग त्याची तिखट मीठ शेदाण्याचं कूट बर मीठा मध्ये थोडसं अ बटाटा खिसायचा तिखट मीठ टाकलं की त्याची भाकरी करायची.
हा
हम्म
असं करायचं का.
हो ती भाकरी न दयाबरोबर खायची. नाही तर मग आपली चटणी बरोबर बिना लसणाची चटणी. असं खायचं असा फरारल केला ब आम्ही.
असा फराळ केला का?
हो ते साबुदाणा खाऊन पचत नाही ना ह्अ.
अ बरोबर.
खिळी पचतंय.
अ तिकडे पाणी पडतंय का?
पाऊस नाही इकडे, इकडे ना आज ना कमी आहे पाऊस.
आणि पडला का याच्या अगोदर
पाऊसच नाई इकडे आज, तरी कमी आहे आता म्हणजे झालं आता पडून, चार- पाच दिवस झाले.
असं है का?
हो.. खूप पडला बाबा इकडे आमच्या सिल्वासला खूप पाऊस पडला. हो
असं.. आता हे सायकल रिपेअर करून बघतोय मी घरी
घरी सायकल रिपेअर करताय का?
हो.. म्हटलं करून बघू. काही काम नव्हतं तर म्हटलं काहीतरी करून बघू साय कलच तेवढं अ.. आवाज येत होता. म्हट.. लं नाही.. नाही.. दुकान नाही. असं.. अस टाइमपास करण्यासाठी म्हट.. लं करू काहीतरी काम. हं
चांगल आहे ना, चांगल आहे घरच्या घरी.. आ.. वो बाहेर गेलो ना की खूप पैसे घेऊन घेतात, त्याच्यापेक्षा आपण ट्राय करायचा घरी
अ.. हो
मग.. काय करता, बाहेर तर खूप पैसे घेऊन घे ता.. लो
हो.. हो..
हो, मग.. काय म्हणता बाकीच तुमच हालचाल?
चांगलंय, काल मस्त न अ.. ऊन पड.. लं, म.. ग.. लगेच आभाळ आलं, मग पाणी आलं. मग परत ऊन आलं आणि असं मस्त आणि एकदम भारी वातावरण होत. हा
हो इकडे पण, आता ना छान अस हवा येतीय आणि पाऊस नाही.
हो.. आता वातावरण झालंय परत ढग आलेले, असं वाटत की पाणी पडेल, आता पळेल की नाही पळेल काही समजत नाहीये.
हो.. येईल आता काय थोडासा कमी झाला. तरी चालेल आता चार- पाच दिवस खूप पडून गेला तो.
हो.. आता इथं झा.. बाजूला आ.. खूप झाड झालेले, असेक गवत वगैरे.. आता बोलत.. बोलत आलोय मी हो.. आता ते.. थोडं साफ-सफाई करतो बोलता- बोलता
असं आहे का? चांगलं आहे ना मग चांगला आहे.. चांगला आहे.
त्याचं झाड ते खूप कडीपत्त्याचे रोप.. रोप.. पाले.. लागतील का तुम्हाला रोप?
रोप
मग पाहिजे असतील तर राहू देऊ आम्ही
हो ठेव्हा जराक मोठे पण झाले तर चालेल. ठेव्हा
हो.. ठेवतो- ठेवतो.
आहे हो.. ना चांगल आहे ना, रोप आलेय का तुमच्या इथे कडीपत्या?
हो आंब्याचे पण आहे कडी पत्त्याचे पण आहे. म्हणजे भरपूर आहे असे अलग अलग.
चांगला आहे मग चांगला आहे आम्हाला कडीपत्त त्याचे ठेव्हा, कधी कोणी आलं तर उपयोगात येतील आनायला हो.
हो तुम्ही येऊन जा ना घ्यायला कडीपत्त्याचं झाड.
नाहीना येता येत, म्हणजे कस. काकांची पण तब्येत बरोबर नसते, मग आपण. काय येणार बाबा तिकडे? तुमचं गाव आता कधी बघीतलेलंच नाही ना मी.
मग मी सांगतो न, तुम्ही या तिथून आता पंढरपूरची वारी. पंढरपूरीच्या वारीला येऊन जा घरून पयंदळीया निघा, चालत चालत या हळूहळू.
हो आता पंढरपूरची वारी काय करता आपण आता आता आत आज तर एखादशी आहे. आता पुढच्या वर्षाची वारी. तोपर्यंत अजून काय होत बाबा आणि काय नाही, नाही का
हो का?
घरी तर अजून कोणाचाल भरोवसा नई.
हो.
मग काय करता?
बरोबर.
हम्म.
अजून काय चालू आहे तुमचं?
आमचं काही नाही बाबा आता झाला फराळ. आता काम आवरू, थोडेसे राहिले आहे ह. मग काय तर, मग थोडा वेळा आराम करायचा दुपारचा.
हॅलो.
हो का ना. हम्म बाकी तुमच्या घरच कसं आहे सगळ्यान.
सगळ यांच्या तब्येत चांगलं आहे तुमची कशी? तब्येत थोडस चालू. ते सर्दी वगैरे चालूच आहे सर्दी खोकले.
हो हो ते आताय वातावरणाने वातावरणाने.
हो बरोबर, त्याच्यामुळे पण खूप प्रॉब्लेम होतो.
हो तेच ना, काय करणार आता?
हम्म, काय हे पाण्याचा पण प्रॉब्लेम झालाय आमच्याकडे. भरपूर आला की पाणी भरून जाता आमच्याकडे.
हो ते काय होतं मग घाण पाणी येतं ना आणि घाण पाणी येतं ना नळाला. हो नळाला घाण. पाणी हो.
आणि एवढं घाणपाणी येते की गाळून सुद्धा ते पाणी.
नाही नाही ते काही हेच नाही ना मग काय करायचं त्याच्यापेक्षा उकडायचं पाणी. आणि गार करायचं, रात्रभर गार झालं की मग सकाळी ते माठात टाकत जा. म्हणजे डॉक्टरची बिलं, भरायपेक्षा बरं आहे ना नाही का काय कर.
हो बरोबर आमच्याकडे इकडे एका ठिकाणी अस तर पाण्याच एकदम म्हणजे, तेन चार पाणी तिथं आमी जातात घ्यायला.
असंय का चांगलंय ना चांगलं चांगलं.
हे काहीतरी बाजूला जोक मारलाय ते त खूप हसत होते मी जात होतो त मला पण हसं -सुय येऊन गेलं हो. मी बोलत बोलत गेलो तिथं. त ते ह हसायला लागून गेले एकदम. मग मला पण हसू येत होतं त मी चालला आलो परंत आता हे आपलं बोलणं झालं की बघेल की काय विषय होता तिथं.
हो हो हो खरं हो हो बरं बरं.
अजून हम्म. काय म आता संध्याकाळी काय करणाराय म?
आता आम्ही संध्याकाळी न साबुदाण्याची खिचडी करणार.
परत तेच हा.
हो आता संध्याकाळी साबुदाण्याची खिचडी.
असा.
हम्म.
बरोबर तुम्ही काही फोनवर जास्त बोलत नी आत्या.
आ मी जास्त फोनवर नसतेच आता जास्त.
नाही का मला असं वाटलं जास्त बोलत असाल म्हण -लं म्हणून मी फोन लावून बघितला.
पण आता न मी बोल बोलत जाईल कारण घरात पण कंटाळा येतो खूप. आता असं वाटतं कुणाशी चार शब्द बोलायचे?
हो बरोबर. बोलाय -चेना असं. हा हा
हं
हं काय थोडं फिरत जा आणि जरा.
आमाला आहे थोडीशी इथे बाहेर चालायला जागा. आहे पॅसेज मध्ये. पण कसंये काकांची पण तब्येत तशी असते न मग सारखं घरातच बसावं लागतं.
हो बरोबर
हा ते तर मग त्यांचं सारख चालू असत, अ कुठे गेली. कुठे गेली, मग त्याच्यापेक्षा आपलं घरात ब बसलेलं बरं. वाचत बसायचं देवाचं काहीतरी, हा तेच ना मग. काय करणार बाबा.
बरोबर.
हम्.
तेच ना आता का काय आज एकादशीये मग कूट मंदिरात वगैरे जायचं बघितलं असतं जाऊन आले असते थोडं जवळपास.
आता संध्याकाळी बघू न संध्याकाळी‌. हा आहे इथे जवळपास हो आहे.
हो अरे मला हे बाजूच्यानी चहा आणून दिली आता प्यायला.
काय आणून दिले?
चहा
चहा आणून दिली का?
हा मला खूप आवडते ना चहा. तर त्या बाजूच्यानी चहा दिली उपास आहे तर ते म्हणत होते घ्या च्या प्या.
मग घ्यायचा ना चहा तर थंडीचा पावसाचा पाहिजेच बाबा.
मग घेतला ना चहा आता, त्याच्यासाठीच
हो पण आता तुमच्याशी बोलून, खूप चांगलं वाटलं बाबा मनाला.
हो मला पण खूप चांगलं वाटलं, मी परत लावेल तुम्हाला फोन.
हो करत जा तुम्ही मी पण बोलत जा, हो हो. हो हो हो, चाला मग हा बरं.